हॅलो हा आवाज येते का
हा येतयकीी तला येतय
हा य ते आहेक आहे
ह प्रिया येस का
हा हेक
ह तेच कॉलवर बोलायचं त म्हटलं
हा बोल क
हम्म काय करतेस
काय नाही बसले
हम ह पाऊस वगैरे
होय पाऊस काय सारखा ये जा ये जा चालूच आहे
हम्मलं पण पडालता काल कालपसून चालू झा नाही
हम्म तू जाय कादा अनुभव सांग की
म्हणजे कसलं अनुभू सांगू तुला कॉलेज मला टटर मलाॉस्ट म
अ तुझ्या हॉस्पिटल मधला तुलाच
अनुभव जास्त ह्या अनुभवायला मिळाले ते सांग
हम्म हा ठीक आहे म सांगतो की हॅलो
हा बोल ना नाही एखाद्या ट्रिपला गेलेलं सांग तुम्ही
हम्म हम् तच मी हे विचारत होत की तुला गणपती वगैरे बसवतात का नाही तुमचे इथं वगैरे
हा गणपती बसवतात की आमच्या घरी
घरी मंडळाचे वगैरे वगैरे
मंडळाचं काय नसतं पण घरगुती गणपती बसवतात आमच्या इथे
हा हा हा
हम्म तुमच्या घरात बसवतयखा नाही
होय बसव तर आमच्या इथं खूप मजा करतो आम्ही मोठे गणपती आमच्या दादाचं लग्न झालत ना, मेन रोड आहे ना, आमच्या इथ तिथून हा मग प्रत्येक मंडळाचें मेन रोड वाजवत वगैरे, नाचत वगैरे, बॉक् वगैरे जातात नाही ते बघ, बघण्यासाठी आम्ही उत्सुक असतोय. हम, लवकर घे होय लवकर जेवण वगैरे आवरून मम्मी आली ना जेवणवरून
त जोरात बोल क
आवाज येत नाही आहे का? आता येतोय?
आवाज येतोय, हा येतोय.
हम्! मम्मी वगैरे येऊ पर्यंत मी घरीच सगळ जेवण वगैरे आवरून घेतो, हम्. मम्मी आली ना, मम्मी आली की मग, आम्ही रोड वर जातो ना, गणपती बगाय मोठे वगैरे परत आमचा गणपती, म्हणजे आमच्या मंडळाचा गणपती बघल आणनायला अगोदर जात होतो ना, तेव्हा लहान होतो ना, तत्यावेळी पप्पांसोबत जायची पा
हा, हा. हा, हा.
खूप मजा येते. होय, सगळीजण नाटक वगैरे
गणपतीच्या पुढे मिरवणूक गणपतीची, प्रत्येक जण नाचतात गणपती पुढ, ते छान वाटत असेल बघायला.
होय होय, आमच्यात आमच्या महिला मुलं, लहान मुलं, मोठी मुलं वगैरे सगळी सगळी, म ओढ न असतात एन्जॉय भरपूर होतय आमचा.
हम्म! गणेशउत्सव त असा आहे की, जिथं सगळ्यांना एन्जॉय करता येतं हम! मग गणपतीला हे खेळतात का तुमच्या इथं
दांडया, होय खेळतात की.
हा हा, आमच्या इकड काय नसतात. ते मोठे गणपती म्हणजे, आमच्या गल्लीत तर नाही बसपत पण दुसरीकडे बसवतात. पण तिकड अस, टिपऱ्या वगैरे असं काही नाही खेे आमच्या इकडं जरा खेडे गाव आहे ना आमचं.
हा. हा. हा.
शहरात जरा जास्त प्रकार आहेत हे.
हो आमच्या इथ म खेळतात की. परत टिपऱ्या खेळतात. परत आम्ही गरबा टाईप न खेळतो, परत मिक्सणी आम्ही म्हणजे लहान मुलं मुले, मुली सगळ मिक्स महिला वगैरे
हम् फनी गेम्स ते असतात का नाही महिलांसाठी?
होय, होय, गेम वगैरे ठेवतो. लहान मुलांचे डान्स स्पर्धा ठेवतात.
हम्म, तेवढीच महिलांना सुद्धा एन्जॉयमेंट. अ सणासुदी ला वेळ काढून त्यांना पण एन्जॉय करता येतं.
होय. घरी गणपती वगैरे, मुकुट वगैरे असतात का नाही गौरीचे वगैरे.
हा हा.
आमच्या मोठ्या गणपतीपशी आम्ही मोठे गंगाने गववर ठेवतो मुकुटे. घरी गवर आपली पानाची गवर असते ना. ते असते मस्त व
नाय आजी झोपल्या झोपल्या.
हॅलो.
हा बोल की.
हम् म अस हे करत वगैरे आम्ही खूप मजा करतो गणपतीला. प्रत्येक सणाला असे आम्ही सगळे एकत्र बहीण वगैरे माझे घरतले गणपती गेले ना येतात. चार दिवस राहिल्या, मग ते आले कि जाऊन वगैरे त्यांना पण तिथे खेळायला भेटत नाही ना त्यांच्या घरी. त्यांची इकड वगैरे नसते त्यामुळे येतात येत. हितं आम्ही टिपऱ्या वगैरे खेळायला जातो एनजॉयो
एकत्र मजा येत असेल?
होय. एन्जॉय करतो नाचतो वगैर तरे हम्.
चालते मग.
हा चालतय.